हा
हो येते का ताई आवाज
हा हा येते येते बोला.
हम तेच म्हटलं. हो जेवण झाले आताच झाले जेवण.
हा ना त्या पाण्यानी कामही नाही सुचत.
नाही ना कामही सुचत नाहीत काहीच नाही कपडेही वाळत नाही..
कपडे वाळत नाही काही बाहेर जायचं याचं ना आमच आता घराचं काम सुरू आहे ना आ सगळं प्रॉब्मच प्रॉब्लेम सगळी कडे किचड किचड आहे.
अ हो हो हो तेच आहे ना.
इथे पोरा इथ डेबे बांधून दिले आता हे पाणी तर काही उघडायचं नाव नाही घेत काय पोर काय करतात जातात की नाही जातात.
शाळेचं काय आज पोरायचे मन मे लड्डू फुटाचं आहे आज सुट्टीच आहे.
मन मे लड्डू फुटतात पोरायचं, पोरायला बरच आहे. बरे ना घरी असले की कस थोडा मोबाईल पाहतात, काही टी व्ही पाहतात.
हा हा हा तेच ना मा तर हम पोर मा तीन वाजता येत तीन वाजता चाले नाहीत काल तर काय मम्मा तू म्हणे काय दिवसभर मोबाईलवरच चालू आहे म्ह राहुलला ना म्हटलं आप टास्क पूर्ण कराय लागते तर आता मोबाईल वरच राहा लागते म्हटलं. नवीन नवीन व्यक्तीसोबत ओळख होते म्हटलं.
हा नवीन नवीन व्यक्तीसोबत ओळख होते, काही बोलणं होते, काही ओळखी पाळखी, निघतात. बर
हो तेच ना म्हणजे एवढं ना हे समजा टास्क काला म्हणजे अस नवीन ओळखी होऊन राहिल्या नवीन व्यक्ती सोबत बोलणं होऊन राहील, नाही तर समजा आपण एकमेकीची ओळख नाही तस बोलू शकलो असतो
नाही जास्त बोलू शकलो असतो बरोबर आहे आता मी कशा तुम्हाला कॉल तुम्ही मला कशालात कॉल करत होत्या आपल्या आपल्याच्या या
तेच ना प संसार तर असा आहे कि माणसाच कितीही काय आहे हम
संसार काय माय संसार तर हाय भारी.
हा तेच ना म्हणजे संसारात माणूस एवढा बिझी आहे की जवळच्या व्यक्तीसोबत बोलायला बी टाईम नाही आपल्याला आपल्या जवळ ऐ
जवळची व्यक्ती हव खरंच काम होत आता श
हा तेच ना आई बाबाला फोन केला तर हा नाहीतर कोणाला फोन करायलाही वेळ नाही आपल्या जवळ
बस काहीच नाही दोन चार दिवस झाले लावला नाही तिकडून आई बी म्हणते जाऊबाई फोन नाही नाही नाही लावला तू, बोली नाही बस होता आता सेम कंडिशन आहे बरोबर आहे ना आता काय सांगाव जास्त म्हटलं तर हो तुम्ही संसारात गुंतले आता, आमची काय तुम्हाला आठवण नाही
हा तेच ना. ह माय कसं झालं माहित आहे काय ते घरचेचा नंबर मी व्हॉट्सअपला दिला होता त्या व्हॉट्सअपमध्ये घरचेच नंबर ऍड आहे, मग मी म्हटलं कड आता ते टास्क
तुमच्या घरच्या लेच लागला होता फोन?
हो का?
हा ते बाहेर होते म्हणत कि घरचा नंबर. दुसर आहे म्हणा मी त्याच्या जळून तुमचा नंबर घेतला आणि तुम्हाला कॉल केला.
असं आहे काय मग मी सांगतो तुम्हाला काल मग कसं झालं मग ते टास्क आल्यावर म्हटलं बा आता. कॉल कराव तर कराव कोणाला कराव म्हटलं आता नवीन नंबर नाही काही नाही आणि ते घर. चेचा मोबाल वेगळा मला वेगडा. आणि तो व्हॉट्सअपचा घरचे नाही म्हणत होते समजा माझ दोन नंबर कॉलिंगचा एक वॉट्सप च आहे तर घरचे नाही म्हणत होते तेव्हा टाक्याच मग मी म्हटलं बर- म्हणत मी घरीच असतो मी सांगतो तुला काही आलं तर म्हटलं बरं ठीक आहे मग मग तेने तो नंबर टाकला होता. तर मग मी काल म असं लक्षात आलं की म्हटलं गड्या आता हे तर बाहेर असतात समजा. दहा सेव्हन सीटर गाडी आहे ना घरी तर मग ते भाड्यावर असतात. आजही अमरावती गेले ते तिकडेच आहेत म्हणून तुमचां फोन उचललाशील ते ना गाडीवरच असतील ते. तर मग म्हटलं आता हे, अ गाडीवर जात जातील म्हटलं मग अजून आपलं पंचायत होते सगळी, मग मी काय केलं काल व्हॉट्सअपवर मला नंबर टाकला हाय म्हटलं कोुणी फ्री आहे का मला कॉल करा आणि. मला नंबर टाकला जाई.
हो मग मी त्याच्यान तुमचा नंबर घेतला मग म्हणून मी बी- तुमचा नंबर त्याच्यावरच घेतला म्हटलं फ्री आहेत. म्हटलं लावा काल आमच्या गावचा बजार होता वावारचे काम आहात काही खटा- फवारी बिवारी हेच चालू आहे ना म्हट- निवांत याला येईल आपण कॉल करू तर लावला तर ते तुमच्याकडे, बोलले मी बाहेर म्हण,
हो हम्म हम्म.
मी त्याच्या जवळून तुमचा नंबर घेऊ कॉल केला.
हो का. मी आताच तुमच्या कॉलच्या अगोदरच एक कॉल केला म्हणजे गावातल्या गावातच केला एक. अ म्हटलं आता दोन तीन कॉल बाकी आहेत म्हटलं आता पाहू म्हटलं वेळ असला तर कोण आले मग एक दोन जण- फोन लावून पहि त्यांनी काही उचललं नाही कारण ते कोणाचे तीस कॉल पूर्ण झाले की नाही मग ते, तेला करता नाही य आपल्याला तेल लागत नाही ना मग कारण- तेला समोरचा टास्क की नाही.
हलदिप.
हम्म ताई येते का आवाज?
हा हो येऊन रायला ना बोला ना.
हा तर मग ते तीस कॉल पूर्ण झाले. नाही उचलत नाहीत मग उचलत नाहीत म्हणजे तेला जातच नाही आपला कॉल ह.
अ असय ते.
हा तुम्ही आता दिवसातून आणखी एक वेळेस केला तर चालते मला. समजा आता दुपारच्या दुपारच्या टाइमातही एकीला चालते तुम्ही. म्हणजे कसं अजून दुपारी फ्रीच असतो मग.
हा मग कसं म्हटलं. पहिले येले म्हटलं फोन लावून घ्याच कसं काही काम असतात. पोर शाळेत जातात त्या शेती भीतीच्या कामात म्हटलं निवांत आहेत.
हो नाही नाही बरोबर आहे ना. साधा कॉल केला की कस मग समजते कोणी फ्री आहे की नाही आहे फ्री.
म्हणून मग मी साधा कॉल केला नंतर मग नाही तर मग कसं म्हणजे डायरेक्टली हा कॉल केला ना तर झिरो होऊन होऊन जाते तो.
हो, हो, हो, बरोबर हाय, बरोबर हाय पण का नाही ना मग, मी पहिले मला समजत नव्हतं कणी तर तसेच कॉल खाली गेले ना मला
हाव ना व, मले तर कसं मी पूर्ण ते, पहिले आपल्याला वीस कॉल आले होते ना, कोण फ्रेंडचे, ते मी ना पूर्ण पळवले पण त्याच्यात कस प्रॉब्लेम झाला, म्हणजे मी समोरच्या लाव ना, तर तेचा मला आवाजच ऐकू नाही येतेय.
ह, हो काय, मंग त्याच्यासंगट ते झीरो होते ना मग.
हा झिरोच गेले ते कॉल जास्त, तेच्यात जास्त मला पेमेंट बी नाही आलं ना काही नाही.
म्हणून म्हटलं आता पहिले आपण असा कॉल लावूनच बोलायचं.
हो, साधा कॉल करायचा पहिले फ्री असलं की कारण की मग पण माहित आहे का आपल्याला मदत कुणाचा साधा फोन आला ना, तरी फोन आवाज कटवून जाते पण आवाज आपल्याला फोन आला तरी आवाज, कट झाला तरी बी राहू द्याचा फोन चालूच राहू द्याचा. कारण तिथे दहा मिनिट हो, होईपर्यंत मग. ह. आता समजा तुम्हाला मधत फोन आला कोणाचा. आता समज, आपला कॉल चालू हाय आणि तुम्हाला मधतच कोणाचा साधा फोन आला. तर तो फोन वाजू द्यायचा तसंच कट होऊ द्यायचा, नाही तर मग कस तुमचेही दहा मिनट होत नाही समजा तुम्हाला चालू असला तर. किंवा आता मला चालू असलं तर मलाही होत नाही.
हा बरोबर हाय तुमचं, आता मी तुमच्या पहिले हे पूनम हे आहेत ना आमच्या घराच्या नजीकचे
हो हो
टेलिफोनला आला तिथ ते म्हण, ताई मी जेवणाला बसलेली हाय नंतर लावता मले मग मी तुम्हाला कॉल केला. आता म्हणजे मी पहिल्यांद तुम्हाला फोन लावला ना, त्याच्या वेळेस त्येचा फोन म्ह सुरूच होता हेच्यात. म्हटलं हे कायं उचलेलं नाही. पुरत नंतर लाइन नेले.
हो, हो, हो बरं झालं ना मग, तेवढ्यात आपला एक कॉल होऊन गेला ना. समजा आता
आता तुमचा एक झाला, मला एक झाला आता नंतर मी तुम्हाला दुपारी एक कॉल करील.
हा दुपारी चालतयं ना, तम्ही मला करा मी तम्हाला करतो रिटन.
हा, हा, हा दुपारी. नवीन ना कसं निवांत, म्हणजे आणखीन जे कामात ते आटपून जातात.
हो हो
आणि निवांत दहावीस मिनिट तुम्ही मला देऊ शकता दहा मिनिट मी तुम्हाला देऊ शक
हो, हो, हो बरोबर हाय, बरोबर हाय एक कॉल मंग आपला सहजच एक कॉल वाढून जाते ना.
हा, सहजच एक कॉल वाल वाळून जाते.
हा
आता हे कार्या अँपच्या नावावर नाही तर कशाला म्हणजे आता आपलं आपल्याला
हाव बरोबर हाय, बरोबर हाय, ते कार्या अँपच्यान जवड- जवड आलो समजा.
हा हा हा तसं बोलण झालं, ओडखी -पाडखी निघंता. नाहीतर आता जवळचे येले, तर बहिणीला आईले नंदाईले येईले फोनला आले रिकाम कोन नाय होजी. ते कामात हाय आपल्या भोवती.
खरंच हाय.
हाय की नाही, टायमिंग संसार लय भारी हाय, वेळच नाही सापडत. पोरयीचं पायन, पोरीचं पायन पोरी छान बस यातच सगळं गुंतून गेलो आप-
अं नाहीतर काय? नाही ना म्हणून ते अँप- ना आपल्यासाठी आपल्याला टाईम काढलाशीनाका की तुम्ही बाया कशाकाही नियमीत करतीन पैासाठी- तरी जरा हे करते.
जे येतीन, सगळ्या बोलतील काही. असताय ते बरोबर आहे आणि त पहिला कॉल आलता म्हणजे त्यो- हां काही मनातली काही भावना असतील ते व्यक्त करा समोरच्याचा सोबत-
हां-
आपलं हलकं होते-
तेवढं मन हलकं होतेय, खरंच हाय.
बोलाल बसलो-
नाही ना तसं आपले आपण जेव्हा समजा शाळेत होतो तेव्हाची ए' की कोणती अशी मैत्रीण राहिली नाही किं तिला आपण फोन- करून बोलू शकू सगळे आपापल्या हेच्यातच आहेत ना! काही कोणाला कोणास वेडच नाही कोणासाठी पण अस-
कोणा गावला गेलो कोणी कुठी फिट झालं कोणी कुठी कायच काय ओ मैत्रिणी आता- ते गेल्या शाळेतले- शाळेतलं शाळेतच आता तुला आपापल्या ह्याच्यात गुंतले- कोणी कोणाला फोन लायला रिकम नाही कोणी कोणाला विचारायला रिकाम नाही कशे हात- काय शाला बर ठीक आहे का नाही? काही दिवाळी फिवाळीला गेलो असली मैत्रीण तर होतात भेटी- ते ते आपुण आलोत तर नाय तर काय काय कशाला येते-
म नायी येणार-
तिचे माहेर सोनाळ हाय-
हों जवड हाय मंग.
क हां जवळच आहे कसं यात्रेला गेलो सगळ्या लेकी बाई तिजच्या यात्रेलाच येतात. म्हणत्यात- दिवाळीला काही ते म्हणतात दिवाळीला काही दिवाळीला येत नसतात मग कसं झालं तर झालं भेटी गोटी.
हों बरोबर हाय नाहीतर काय? तेच ना- आणि आपण काय एवढा सुमधा आता- लोढंही घेत नाही ना जाऊ देबा हाय आपलं चालू आहे तसं दररोजची दिनचर्या चालू ठेवतो आपण पण काही जास्त लोढंही घेत नाही- पण आता हे कसंय अँप च्या द्वारे किंवा पैशे भेटतात कॉल झाले की अस तस म्हणून- ते कस नंबर शोधून लावून राहिलो नाही का?
शोधून लावून राहिलो हां ओ बरोबर हाय. खरी गोष्ट आहे नाहीतर कशाला इथल बसलो आपण पळत फोन घ्यायचा- फोन लायचा बोलायचा काही एवढा टाइमच नायी.
आसा आहे ते. हुं आपल्याच आपल्या ह्याच्यात गुंतून गेलो आपूण बस आपल्याला आपलं- पोरं आपलं घरचं बस याच हेच आहे आपलेले.
माणूसा आला कि माणसाला हे दे ते दे म् बस!
बस माणूस अला कि मानसला हे दे ती दे. चहा ठेवा जेवण वगैरे बनवा पोरेसपा हे भाजी प ती बोलली दुसरी भाजी बनवा, बस आई पोळी भाजी नाही पाहिजे. आई नाश्ता बनव, काही असं बनव, आई पास्ता बनवा मॅगी खात राहिली बग एकच
हो -हो तेच आहे त्याच्यातचं चाललं सगळं. हम्म म,
त्यातच हाय
हम्म,
मगं मी तुमाले लावीन ना दुपारी एक कॉल, झाले का दहा मिनिट?
हो दुपारी हो झाले दहा मिनिट, तुम्ही दुपारी लाव जा मले मगं मी तुम्हला लावीन.
बरं -बरं, हा-हा, निवांत असले की मी एक लाविन तुम्हाला कॉल करीन, तुमी मला लावून घे जा.
हो साधा लाव जा पहिल्या
हा -हा साधा लाविन पहिले.
हो, हो ठीक ये.